ह
येतोय का आवाज?
हा येतोय.
हा कट नको करू नयत तुझा तिकड प्रॉब्लेम होईल. झालं ना.
तिकड बेडरूम मध्ये आहे तिकड आवाज येत नाय. हॉलमध्ये बसलेत ना. हा हॉलमध्ये रेंज येत नाही. वायफय
बरं इकडं
हॅलो. हा इकड झालं जेवला.
नाही
जेवन झालं.
बनवून झालंय कधीच नाही नाही जेवायचं बाकीये.
हो का? जेवल नाय?
आग मगशी नाष्टा केला होता.
तेचे ना. हा काय?
हा तेच.
माझं झालं एकटीचय ना मग त्यामुळे म वरीचा भात करून खाला. उप वासे ना. काय म्हणताय. आवाज कट होतोय तुमचा. नाही नको म्हणले टिफिन.
हम्म हॅलो. हॅलो.
माझा आवाज नाही येत का तुला? आता येतोय का आवाज? हॅलो. आता येतो का आवाज? कट करू नको.
ह
चालू राहू दे.